हॅलो.
काय बोलू म्हणला आता
आ काय चालूय तुमचं नाही हो
मग
घराचे आजून ना मा साहेबक
नाव का म्हणे ना आता पटकोळे चालू आहे
नाही अजून करू अजून हा. आता ए एका सुनाला बोलल्या, आता एकाला
हाव ना तेच ना, आता हे लईच आलं बाई
य नाही एका सूनला, तर दुसऱ्या गप्पा मारल्या ना व
हाव ना मग राग येेईल, ना बाई एकील केला आणि एकीला नाही केला तर हम मग तेच होतं ना
मग तेनला आता मुटकळे करायचे, मला भाजीपोळी करायची
हा व का? बरं हाय बरं हाय काही कावत नाही. हा तेवढ आहे म्हणा
म. बाई लहाने पोरी इथले चालू होत लाडू कराना बाई या मला आपल्याला लाडू कराना
हा का?
मग मी म्हणलं म्हणल, खोबरे चिंटेचे लाडू करू रायला काय आता?
करून खायची होत नाही.
या मग.
डायरेक्ट सकाळचे तरी लाडू खा, तब्येेती सुधरत्या
हा या दिवसात ना या दिवसात पक् तर डायरेक्ट मेथीच लाडू पाहिजे व्हती
हा मी मेथीच लाडू फसलेली पाहिजे, ना वल्ल्या चिल्ल्या ची तकलीफ
हा येत पाणी जादा होऊन जात जमिनीत हमं.
अवघड ए मग जीवाला
हा आ.
ह.
म मळ्यात का तेई सायबिन टाका?
मी यावं का?
हम्म.
आमचं गंज काम पडवेई, गोबी लावाची काही ते सारं
रोप टाकील्या का?
हां रोपटा केला?
हा व का जमलं का या पावसामुळं रोप?
अ रोप आधी टाकील होतं ना पावसाच्या?
हा का?
हम्म.
बरं आहेन, पण मंग रोपं असल्यावर किती मोठा खर्च कमी येतो ना?
अम्म गंजू घरच रोप बी काय सोपं आहे गं बाई?
पणाक फरक पडतो ना ओ?
गंदा एक हजाराच रोप होवून जायले.
हाव पण मग तेवढ्याच ते एवढ्या दहा हजाराच्या रोपाला, इकड पाच पन्नास हजार बी फुटले नसते.
नाही नाही तेवढ्याला नाही पुरत बाई, ते काही म्हणजे रोप ते एकच कलम राहते ना हो त्याच्यात किती लागतं?
मग आणि हे आता पुडीच्या रोपात किती येतं?
अम्म दोन हजार नग जे दोन हजार कलमा राहतेत्या
हा हो हे घरच परवडतं, बाई ये करायला होतो कुठाना
हम्म कुठाना काही नाही त्याला लवकर येत, ते पावसाळ्या दिवसात लावायला.
हा ना टाकालाच थोडं काही नाही दोन दोन तीन तीन त्याला काय होत नाही.
काही नाही म ते सारं उगुन येतं पण मग सारं उगुन आलं मग काही नाही उपटून
हा मोटल मोटल माणूस बारीक बारीक परत नंतर लावीत.
तुम्ही सारवी विकतच घेतला होता ना?
हो बाई आम्ही सगळं विकतच घ्यायचो एक साल टाकलं होतं ना. तर त्या घरच्या याच्यात वावर निघलं आणि कच्च्या ह्याच्यात काहीच नाही निघलं.
अम्म नाही नाही ते नाही पुरत हो त्याचे झाड पण जास्तच
हा ते कच्च नाही परवडत बाई आणि एक तर मधीच किती मी येईल रातभर का
हा मग त्याच्यात काल मग कमी प हे बी कमी पडून जातं ना
हां आन सांगा ते गंज एवढं आहे कॅरेटला तेवढं आहे आणि किती क रिकामेच राहिले त्याच्यातले ते याच्याना दिसत नाही ते आपल्याला.
मग ते काय होतं लगेच ज बी कोमजून जात. नुसतं ते सारखं नाही उगत ना सारं. आपलं घरचं बी तसच होतं पण मग थोडं फार फरक पडतो ना.
काकडीचं बी आम्ही एक साल काकडीचं रोप आणलं बरं का डायरेक्ट.
रोप.
हां रोप आणलं होतं. तर ते काही जमलं नाही ते काकडीचं रोप. त्याचे ते याचं असे मुंडके पडे का तिथूनच ती कट होऊन
नाही नाही काकडीचं रोप नाही परवडत ओ परवडतं.
नाही हे आणून पाहिलं होतं आम्ही. अ अरजंट लावाची होती ना मग.
हां.
तर ते ते काही जमलं नाही हम्म काय चालूय मग पुरी काय प पुरीच काय दांगोडा चालला
चाली भ अभ्यास आता ते अभ्यास म्हण जे आता अस शिकितशा आहेत नालं की घरी दररोज चालू रातो मोठे मोठे
बरं आहे ना बाई पण
तिला आणि त्यालािणा चालूच राहतो
जे काय तिथंच आवाजीऊ आलं मग
हा
बरं ना एक बोर्ड घेऊन यायचा एक फळा घेऊन यायचा त्यांना
हा
एक फळ आणला काता आण नाही मग
नाही ना फळनेलेय ते चालू जात पण वहीन पेनच लागतई त्याच्याशी क आहे नाही
ते आता सगळे घेऊन बघत आहे त्याच्यामुं मग
अभ्यास घ्याय नाय लागत का त्यांचा?
नाही ना करत्या.
होव का.
बरं आहे मग घरी तरी कोणा आला राहतो घ्या करायला
हा सर्दी झा आली म मल्लेली
अय बंद म ना ये वातावरण नाही बी वार निल तरी होत
होव हम्
काय चालेूल मग
काही नाही याच आता पाऊसचललाच दई नाही काम
अ
वल्लणारतो वल्ल्याचे कडे धुतले आता वाळू कुठं घाल ती पंचत मंग पंडित त नाव वा गलची हा वर सोय आहे पणग
झाला
सोय आहे पण हे वरून चालूच आहे ना
वर हा ना मग तेच ना सोय आहे पण मग वरतून पॅक नाही त्यास
नाही नाही मस्त प हो ना ते साार त्याऊ आमछट् गणी तर शेड मध पण मंग सकाळचे कपडे झाले आतचे झाले ह
हा हा तुम्हाला कड शेडमध्ये जा शेडमध्येरं राहत असेल ना पण
नाही पलीकडे त म्हणजे डरायची वेगळं हे वेगळं आपलं वापरायचं हं नाही ना स्वयंपाकाचं मधच बाई बाहेर स्वयंपाकाचं काही सोय नाही आता
नाही
नाही बाहेर नाही का नाही आता नाही ना
नाही का
नाही म्हणजे आम्ही आता लगे चार पाच वर्ष उरल तशी मधचे क खालीत नाही म्हणजे चार पाच वर्ष काय आला अ वर पणना डबल रूम आत नाताव पण मध्येच करच होो बाहेर फक्त तेव्हा दोन एक वर्षच गेलं समजा
हा ना मग म ती पणता खाली चूली बील होती
हा मग पहिले म्हणजे मध एवढं हे नव्हतं करेना
हा का मग आता सगळं वरायचं का
हा सारावररतीच आहे खाली म्हणजे नसतय काण टायमला लाईट जर नसली तेवढेच खाली चूून प्याटरची फक्तो
स्वय फक्त गॅसवरच होऊन जातो
हा आता कोण करतो चुलीवर स्वयपा
नाही वीस सव पकाचं गॅस चुलीवर मी जमत हातालं की एवढंच बी जमत नाही चुलीवर
तेच ना मग ती पेटत नाही काही नाही वाल्ल्या चिल्ल्याचं
ह नुसत पाणी तापाचं असलं तेवढं पुरतं होत गी
विटार बी लाईट असेल ना
हा चालू राहते ना
ह मग काय भथ रा असल्यावर का त आणलेरा
हा वटर आहे आपल्याला साहेपाकला हवी गॅस आहे शेवडी आहे काही तन ना
अ नम काय एवढ
फक्त ते एवढं याच्यात पाऊसच जर एखा टायमला लाईट नसली तर कदाचित
हा का
हा पण त्याच्यात बी बघत आम्ही ना तर नसत चुली थोडीशी नॉर्मल जागा ठेवलेली आहे बाकीच्यात बाजारचं त्याच सामान भरपूर राहतं ना
ह बाई सोगच राहता राहुजारचा मग
खांडे काही इ तंबाट्याला गज ते र वाचे तेच पूर्ण बरले ह
हा आ का
हा
पण मग वस्तू सगळ्या इंतजाम नाही ना म मग तली तिला
हा हे अलीकडचं पूर्ण त्यांना भरलेलं आहे परत पली मधला याच्यात मध भूस आहे ह
त्याच्या पहिलीकडच्या त्याच्यात कांदे काही मग वासर राहत छोटे छोटे
हो का
हा न बाहेरच्या शेड म गई आता ल
अ बरं आहे मग मी तेच म्हणलं का मारल्या मारल्याच्यात काय मग काही ताल नाही आता
नाही म म्हणजे ना आता की सर पूर्ण पॅक आहे ना जीथली त तने अ हे ठेवलेलं आहे ना
ना मग ते खराब होत नाही का वस्तू
नाही त वस्तू म्हणजे ना ते पाऊसचले बाहेर खराब होऊन जाते
मग लोकां बी सगळं गंजवत
त्यांच तर म्हणजे म्हणज जास्त दिवस टिककायच कामच नाही त्याला
हा न स खराब होता ना
हा ते उभं आववरात असलं का मग त्याचे तेवढं नाही खराब होत
हा जे पडेल ठिकाण त्याला घनचाडत होतं
हा हम् तुमचं काय चाली आहे की
अछ का झा चालू आहे आरामाता साहे पप्पानी झालं खोऊन पिऊन झालं
हो बर बरं आहेन मग आता कराच ताण नाही ब बणीणा हा का मग करू द अकरा वाजता
नाही नाही कराला काय सवाल झाले द बघा जेवण मीच राहील जेवाचे आता
ह का
आता काय आता खल्लं काय आता संध्याकाळच स्वयंपण झाला
हा ये आम्ही ना तिथं म जेवल होतो आज मला उपवास आहे ना
ह आ सोमवार का
हा
सोमवार धरीता आ काय
धरणे प मी आता
कधी पसुन
हम्म जावे तरी माहि नाही उरला आता हा म्हणजे सणच नव्हत माल पहिले री नव्ह मी कोणता उपास नाही पडला जात माझ्याकडून पण म कि ना हे जस का अनुभवातून घातला मग म्हंडत धरूनच घेऊ आता त त्याला वाेवला हा म्हणजे माझ्या कुण लगे अस दमस्त नाही निघई होन जात म्हणज जमातच नाही देऊ कसत
मला तसंच होतं मग ला कधी खही ना कधी नाही असं होतं ते अर्धी चोखंड का नाही पण टामवर लाग
हा मग म्हणजे मला जमतच नाही ते पण मग ह्या वळेशी ना धरलाता देवा नावा नाही म्हणलं जमला तर मी रीन सग व्यवस्थित वाट ले म जस बरं वाटायला लागल जीवाला त्यांना त्याच्या मदारला लवकरण धले वई शनिवार धरला चतुर्थी धरली अ प्रतेक गुरुवार ारला आ त्यांच चालूच आहे अगदी घरचे बसून त्यांचा तसे शनिवारला कंपल्सरीच शनिवार होऊन जाईल दोन तीन वर्षासून
म यांना आमचं म्हणजे दारा दारा म्हणजे माग धले त्यां त्यांना नाही् निघत आहो
नाही तेेल उपस क नाहील कडं की मला काण सांगितले चतुर्थ दार काही दारा गुरुवार प कुड तयरले जाते हो एवढं नाही जमल याच्यातच आहे ना कस तरी हा का मी याच्या ध त्या तस माग मागपं झा तदाा पण मग ध त्या द
मग त्याच्यात अशी बोली करायची ना मी पाच करीन अकरा करीन अशी करायची ना
वाटलं ना म्हला का तर करायला काही नाही वाटत ना.
हा तेवढा आहे म्हणा बा पण मग यास काम करायचं ते म्हणलं क मग नाही जमत हो.
ते एक दोन दिवस झाल स नाही झालं. हो दोन तीन सोमवार मग आता काही नाही वाटण एवढं
हा का
ह
मला गम